हॅलो हायतम माझे ते
हो हो येतोय येतोय
काय चाल्लंय
काय नाही आता बसली ये झालं काम वगैरे सगळं
जेवण वगैरे झालं
ह् नाही जेवायचे अजून एवढा लवकर नाहीता दीड दीड दोन वाजता जेवायला
सकाळी नास्ता वगैरे झाला असेल
वगैरे झाला
हम्म हो सगळी नाश्ता केला जेवण बनवलंय जेवायच थोड्या वेळानं
आम्हाला पण जेवायचं आता थोड्या वेळाने बसणार म्हटलं आधी ते आधी फोन कर फोन आलाय म्हटलं घ्यावा आता फोन
हॅल काय बनवलं आज जेवाय स्पेशल
स्पेशल काय नाही आपली पोळी भाजी भात वण तेच स्पेशल नाही काय
ह आम्ही बनवली शेवग्याची शेंग का आता महागाय किती आहे ना भाजपाला त्यामुळे आहे आम्ही एवढं आणायच म्हणजे ते अवघडच पडतंय काय घ्यायचं असं कळनच झालंयता बाजारात गेलं तरी
भाज्या खूप महाग झाल्यात भाज्या पण महाग झाल्यात हो फिरता फिरता घेतल्या का भाज्या कुठे गेलता फिरायला
आणि आता तर नाही कुठे गेलो बघा फिरायला गेल्या महिन्यात गेलेलो गोव्याला
अरे वा गोव्याला गेल ते का
हो तुम्ही गेलेले नाही
अ आम्ही नाही कुठे गेलो सध्या आता या वर्षी खूप उन होत ना त्यामुळे आम्ही गेलोच नाही त्यामुळे यावेेळेस फिरण्याच सगळं म्हणजे प्लॅनिंग आम्ही पूर्ण कॅन्सलच करून टाकलं
हा यंदा उनळा भरपूर आहे ना
उन्हामुळेच कुठे नको वाटलं जायला
काय का नाही फिरायसारखं
हो आमच्या इकड आहे ना भरपुरे फिरण्यासाठी ग आ्ही इथ इथे आम् जिथे राहो तो ना त्याच ठिकाणीच फिर फिरतोय भरपूर
हा
तुमच्या इथं.
हो आहे की, पण ते कसं आपण तेच तेच, पॉइंट बघितलेत ना मग तिथं तिथं, डबल जायला कटाळ येत. एकच परत परत, बघायचं म्हणजे बोरिंग पण वाटतं ना कसं नवीन वाईस वेगळ वेगळं, बघायला पण भारी वाटत. प्रत्येक वेळेस असं वेगवेगळं. बघावं असं वाटत.
हो प्रत्येक ठिकाण बघायला खर तर आणि मजा पण येते आणि तिथली माहिती.
माहिती पण मिळते हो इकड अंबर. भरपूर काय काय फिरायला दारेश्वरे. उलटा धबधबा आहे. परत कास आहे रामलिंग बेट आहे, अ परत घाट आहे. घाटा पण अशी बाग. वगैरे बघा. तिथ बोटिंग वगैरे भरपूर आहे. बर महा हो भरपूर दारेश श्वरला जर गेला ना देवाचं दर्शन पण होत आणि म्हणजे तो देवाच अस भरपूर छान आहे, तेसं डोंगरा देवळ आहे, आणि. तिथं गेल्यानंतर पण वातावरण छान आहे तिथलं. आणि ओ. पॉइंट पण छान असं डोंगरावरून पाणी पडतं.
अरे वाचाने की, ब पण मग आता पाणी पडतंय का म्हणजे आता.
हा तुम्ही कधीही जावा तिथं एनी टाईम.
हा ह म्हणजे कधी गेलं तरी. पाऊस पाणी पडतच.
हा पावसाळीत जास्त असत. उन्हात जरा कमी असत पण पडत महादेवाचे पिंडे त्या्या खाली देवस्थानच आहे पूर्ण.
हा हा हा म्हणजे ती स्वयंभू पिंड वगैरे. का देवाची.
अ नाही पिंड नाही पडत पाणी साईडला पडत म्हणजे, अशी डोंगराला खच कशी पडलेली असते बघा तशा टाईपमध्येध्ये खच आहे, आणि त्या खचीच्या खाली देव आहेत, सगळे अ नाही नव आठ नऊ पिंड असतल्या देवाच्या आणि त्याच्यावररून पाणी जात. डोंगरा वरून खालती खालती अशी दरी आहे, त्या दरीत पाणी पडत.
एवढे पिंड आहेत एका मंदिरामध्ये.
हो.
अरे वा छानच असेल मग ते बघण्यासारखं. असेल आणि वाता हा वातावरण पण छान असेल आणि तिथलं.
हो लय मस्त असं गेल्यानंतर एकदम फ्रेश वाटत, आणि डोंगर भाग आहे, ना पूर्णपणे तो मग सगळं वातावरण फ्रेश असतं डोंगरावर घर वगैरे कमी आहेत तिकडं.
आणि म्हणजे तिथं कुठल्या म्हणजे, सीझनमध्ये जाण्यासारखं असं उन्हाळ्यामध्ये का पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं.
पावसाळ्यामध्ये भारी वाटत का तर सगळीकडे वलसर. वलसर असतय ना. आणि उन्हाळात कसं ना सगळं सुकल्यासारखं असतय डोंगरावर मग जायचं म्हटलं की, काहीतरी एन्जॉय पाहिजे ना.
आणि तिथं वरती म्हणजे गाड्या वगैरे जातात.
हा तिथपर्यंत देवळापर्यंत गाडी जाते.
जाते ना, आणि तिथ राहण्याची वगैरे सोय खाण्याची वगैरे आहे का सगळं.
नाही, तिथं फक्त चहा आणि भजी च भेटतात.
म्हणजे आपले आपण डबे वगैरे घेऊन जायचे तिथे बसून वगैरे खायचे.
हॉटेल आहेत ना पण तिथून जरा लांब आहेत हॉटेल अर्ध्या तासाच्या अंतरावर एक तासाच्या अंतरावर आहेत हॉटेल पण तिथं काही नाही तिथं फक्त चहा आणि भजी का तर तिथं ते वांडर वगैरे नसतात. का ते भरपूर आहेत आणि माणसांना तर लय दमवतात.
ते माणसांना माकड त्रास वगैरे देत नाहीत ना.
हा लय देतात आम्ही तर गेलेलो आम्ही बॅग घेऊन गेलेलो ना आमच्या कशला जाणी म्हणे कि ते बॅग काय करत आणि त्यांनी सगळे कपडे काढले त्या बॅगेतले फेकून दिली.
बापरे बापरे बाप!
केल ना त्यांनी त्या टायमिंगला आम्ही एक्स्ट्रा कपडे घेऊन गेलेलो काता पाऊस झाला आम्ही भिजलो वगैरे तर काय करायच एक्स्ट्रा कपडे घेऊन गेलेलो बाईक व आमच पण आम्हाला बी समजल छत्री सुद्धा त्यांनी ठेवली. आणि आमची छत्री सुद्धा दरीत फेकून दिली त्यांनी.
बापरे! मग तुम्ही कसं काय म कसं काय केलं मग पावसात वगैरे.
अगं फिरायला जायचं होतं आणि ते देवस्थान छान अस सगळं म्हणजे ऐकून माहितय की त्या देवाला मागल्यानंतर खरं होतं म्हणून, म्हणून आम्ही गेलेलो आणि हे माहितच नाही ना हे असं होईल म्हणून आणि हाणायला गेलो की त्याशी पायाला मिठीच माराय ची. बायकांना जास्त दमवतात जेंट्सपेक्षा.
कोणाला दुःखपत नाही ना म्हणजे असं काय हे नाही करत.
नाही नाही, नाही नाही तस नाही त्यांना खायला साठी ते तसं करतात त्यांना खायला द्यायसाठी. ते
हा म्हणजे त्यांना खायला मिळाव म्हणून ते अस माणसांच्या जवळ येऊन त्रास देतात.
हा तुम्ही जर त्यांना काही खायला वगैरे टाकलं ना तर लांब जातात ते लगेच.
म्हणजे आता जर जायचं म्हणटलं आम्हाला बघायला. त्यांच्यासाठी एक खास पिशवी जेवना घेऊन जायला लावल त्यांनाच द्यायची.
नाही आम्ही गेलेलो त्यावेेळेस ना तिथं कोण न्हवत ना ओ. हो त्यामुळे आम्हाला तो प्रॉब्लेम झाला आम्ही दोघच असल्यामुळ आम्हाला ते प्रॉब्लेम झाल जास्त लोक वगैरे असतील ना तर अजिबातम दमवत नाही ते. आणि जास्त करून मोठ्या गाडीतूनच जात ज्या माणसं तिथं लांबचा प्रवास असल्यामुळे
हा म्हणजे टू व्हीलरवर जायची जरा भीती आहे म्हणजे माकडांमुळे.
हा मागडंमुळे म्हणजे जास्त असे काही करत नाही ते. आपण बॅग ठेवले त्यास्नी वाटतच ना त्यात खायला आणि डोंगर भाग म्हणलं की जास्त खायला वगैरे नसतय तिकडं. आणि आता बघताय ना. पाऊस नाही त्यामुळे डोंगरावनी पण झाडांना काय नाही मग ते तरी काय करणार मुख्य जनावर.
हो बरोबर मग त्यांना तरी खाण्याची सोय काय मग ते आपण काय घेऊन गेलेलं.
हा ना, आणि उन्हात तर त्यांना पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे तिकडं. डोंगर भाग म्हणलं की पाण्याचे किती प्रॉब्लेम आहे तिकडे.
हो
अ त्यांना पाणी तर नाहीती नाही धड अन्न पण नाही मिळत त्यांना
नाही नाही बरं झालं सांगितलं जर आम्ही कधी जर राहणार असोल तिथं फिरायला जर आम्ही पण काहीतरी त्यांच्यासाठी नाही का घेऊन जाऊ पाणी किंवा खायला वगैरे आणि जातानाच टू व्हीलरवर जाण्यापेक्षा फोर व्हीलरची काय अरंजमेंट होती का ते बघून जाऊ म्हणजे नाही का सेफली पण जात ये
हा पण मजा ना तुम्हाला सांगते पण जर फॅमिली सोबत म्हणजे फॅमिली तर मोठी गाडीच लागते पण जर आपण दोघच असेल म्हणजे नवरा बायको चं असेल ना तर बाईकवरच जाण्या मज्जा मस्त वाटत अस पावसात भिजत वगैरे जायला म्ह वेगळीच असते ह छान आहे तिथे एक यात्रा भरते तिथे कधी भरते एवढं नाही मला माहिती पण ती यात्रा वगैरे असते ना एवढी मोठी यात्रा भरते ना तिथं लई लांबून लांबून लोक येतात तिथे यात्रेला
हा म्हणजे ती यात्रा कधी असते आणि
अ एवढं काय माहित नाही हिवाळ्यात असते एवढं ऐकून माहित आहे मला
ह ह म्हणजे असं काहीतरी असेल ना की कुठल्या तरी दिवशी असतील कुठल्या तरी ह्याला अस तें काही तिथी वगैरे काहीतरी असं
अ आहेतसं काहीतरी पण एवढं नाही माहित ना म्हणजे जरा आपण कसं ते पॉइंट फक्त फिराय फक्तच हे करतो बाकीचं नाही लक्ष आम्ही तिथं फिराय गेल्यानंतर तिथे एक व्यक्तीने आम्हाला सांगितलेल
हा हा हा
पण त्यामुळे आम्हाला माहित ते म्हणजे त्या सीझनमध्येध्ये यायचं म्हणजे त्या टाइमिंगला बघायसारखं भरपूर असतं तिथं यात्रेच्या वेळेस
हा म्हणजे यात्रा म्हणजे अशी मोठी यात्राच भरत असेल ना असं
हा आपल्या गावची आता क भरते तश टाईप म भरते आणि लांबून लांबून लोक येतात वाढत ज्यांना ते हम्म काहीतरी अस देवाच वगैरे असतं ना ते लोक येतात तिथं
ान आहे म्हणजे बघू आता आम्ही पण तुम्ही सांगितले म्हणले आता आम्ही पण जाऊन बघून येतो आता आता जरा असं क्रेज वाढली की हा आता कधी जाऊन बघून येत
हा आणि कास अ हे पण आहे बघा एक उलटा धबधबा त्या साईडलाच आहे उलटा धबधबा म्हणून आहे त सांगते धरण वगेरे
म्हणजे अशे शेजारीच आहेत का ते सगळे
हा असे पॉंटच आहेत सगळे बघायसारखे तुम्ही जर असं पुण्यासून येणार असाल ना तुम्हाला सगळे असे पॉईंटच आहेत कास आहे परत उलटा धबधबा धारेश्वर असे सगळे पॉईंट तुम्ही इकडनं सातरमधून जाताना सगळे पॉईंट बघून आत चला
हो चाल चाल एक ट्रीपच काढू आम्ही म्हणजे एका एक दोन दिवसात होईल का एका दिवसात होतील का दोन दिवस जाती
दोन दिवस जातील तुम ते एनजॉय वरय तुम्ही ज तथे एन्जॉय करत बसलात
हव वेळ जाणार
आणि तिथे एन्जॉय केल्याशिवाय पर्यायच नाही तर आपण ल एन्जॉय करतो मग जाण्याला अर्थ पण राहत नाही एन्जॉय नाही केला तर
चालेल चालेल ठीक आहे आता ठेवते आता जर आता जेवायचं बघते आता एक दहा वगैरे झालेत चालेल चालेल तुम्ही हो चालेल ठेवते
हा